हा बोल
काय करायचं झालं का चहा वैगरे?
हो चहा झाला नेमका पाऊस आहे का तिकडे?
हो आज नाहीये आज कमी आज फक्त आभाळच आहे आता आज थोडासा उघाड होता
हा हा हो इकडे आज पाऊस सोलवे आहे.
हम्म पाऊस तर जास्तच आहे आता आता जास्त सांगितलं म्हणजे चार पाच दिवसात.
हा असणारच कारण की लेट आला ना पुन्हा पाऊस
हो एक तर उशिरा पण पडन ऊन पण किती होता उन्हात ऊन होता तेव्हा असं वाटत क पाणी आल पाहिजे. प आता पाणी असं वाट थोड थांबला पण पाहिजे. हा चालूच हे ते. काल तर पूर्ण दिवसभर होता पाणी.
हा आज इकडे चालू आहे मग
हम्म. थोडासा उघाड पण पाहिजे ना काहीतरी चालू पण चालू पण असा ते कंटिन्यू चालूच असला की कुठं बाहेर पण जात येत नाही हम्म पाण्याचं वातावरण असलं कि मग असं वाटतं की काहीच नाही करावं
हो ना काय म्हणते परभणीला परभणीला जाणार?
हो परभणीला जाऊ ना तीस काय कितीचा आहे म्हणे तो कार्यक्रम
एक तारखेचा आहे ना
हम्म हम्म तर तीस काय एकतीस ला म्हणत होत्या मम्मी जाऊ म्हणून आपण हम्म येणारे ना तुम्ही पण?
हो येणार आहे ना मी येणार आहे ना हो स्कूलमध्ये जायचं हो चल हा आता काय माहिती व वैष्णवी काय म्हणते
हम्म हो वाटते मग तिथं वास्तू वगैरे सर्वच आहे वाटतं.
हो सर्वच आहे वास्तू आहे ना एकच एकत्रच होणार आहे दोन तीन कार्यक्रम
हा हा हो वर्षाच पण आहे वाटते आणि त्यांच हे पण क
हा सांजेचा कार्यक्रम करणार आहे म्हणे
हम्म तिला सातवा महिना पण लागला बाई नऊ आहे?
हम्म.
नऊवा लागला तिला?
हो ना नववा महिना आहे.
हो का मला वाटलं सातवाच ऐक तिला
नाही नाही नववा आहे.
हम्म हम्म. म्हणजे आमच्या लग्न हा हा. ते जे ऑगस्टची
हा
हम्म आमच्या लग्नाचे होते काय मुगेले दिवस
हा तेव्हाच होते वाटते.
हो तेव्हा पण तेव्हा अशी बारीकच दिसत होती ती.
हो. तेव्हा तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून, माहेरी गेली होती म्हणे. आपल्याला काही एवढं माहिती नव्हतं प्रेग्नेंट आहे का माहिती नव्हतं.
आ आपल्या हा आपल्या आपल्याला काय माहितीय ते असं. लहान असतं दिसते ति तशी पण आज वाट. वाटत पण नाही दिवसाई म्हणून तिला. ज दिसते न मुलगी शरीर एकदम. बारीकशी. हम्म. हा.
कारण तेच, आज का? आज कडी अम् अ भात वगैरे बनवला आ डाळ बनवली होती. हम्म.
मने कडीची रेसिपी. म्हनत होत्या मला मम्मी. कशी बनवता तुम्ही कडी?
कडी का काय साधत आपली हिरवी मिरची वगैरे काप कापून घ्यायची बारीक लसण आहे ना लसण पण कट करून घ्यायचं असं. ठेचून नाही टाकायचं लसण.
अच्छा.
अ कडीपत्ता, दही आणि बेस न थोड. दही आणि बेसन कस. ह दही मध्ये कस अस, रहिणी आटून घ्यायचं. नाही तर मिक्सर म फिरवायचं. पूर्ण, एकजीव झाला पाहिजे. प्लेन झाला पाहिजे ते.
अशे गुठळे
हा, गुठळही नाही राहिली पाहिजे. प्लेन झालं, की थोडसं म्हणजे फोडणी टाकायची, मोहरी टाकायच, लसूण टाकायचा, लस होऊ द्यायचा. नंतर जिरं, कडीपत्ता आणि हिरवी मिरची. सोबट टाकायच. कारण की, कडीपत्ता पण जळला तर म्हणजे हिरवा दिसत नाही मग.
हा, हा.
त्याच्यामुळ ते सोबतच टाकून द्यायचं. थोडस परतून घेतलं ते नंतर हे थोडं पाणी टाकायचं. साधं पाणी. आणि त्याला उकळी येऊ दे हा साध्या पाण्यामध्ये थो म्हणजे फोडणीमध्ये थोडसं पाणी काहीतरी वाटीभर, चम्मचभर अस. टाकून द्यायचं. आणि ते उकळलं, चांगली उकळी आली, कि ते आपण केलं ना मिश्रण. दही आणि बेसनच ते त्याच्यामध्ये अस आपण बेसन कसं आटतो.
हा, हा.
तसं आटायचं थोडस, आणि आटल्या नंतर हाय ना, थोडस अस शिजल्यासारखं होऊ द्यायचं, त्यातच.
अच्छा, अच्छा! !
हा आणि नंतर पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर दोन उक उकळीमधे बस. खाली उतरवलं, हा खाली की, कडीपत्ता बारीक करून टाकून द्यायचा. कडीपत्ता म्हणजे हा, त्याच्या वरून. हा, कडी झाल्यानंतर खाली उतरवल्यावर टाकायचा. कारण की मग तो हिरवा दिसतो ना.
हा, हा. नाही तर तो असं जळण्यासारखा दिसतो त्याच्यामध्
हा जळल्यासारख्या. हा कडीतला आणि पुन्हा कसं म्हणजे सेंट पण येतो ना त्याला कडीला मग
हो, ते कडीपत्त्याचा सेंट मस्त लागतो त्याचा, वास मस्त येतो कडीत
हा, कडीचा वास येत
हम्
आणि हळद नाही टाकत मी बरं, हळद टाकली ना तर वेगळीच दिसते आणि हि हि ना छान कलर येतो याला
मग हेला कलर येतो का? कडीला या
हा कलर छान येतो त्याला. हा कलर छान येतो कारण की हिरवं टाकलेलं असतं ना आपण सर्व
हा हा हा, हो का! मग हळद टाकयच काम नाही काही त्यामध्ये हम्म हो ना हळद टाकली की मग ती पिवळी होऊन जाते पूर्ण कडी
पूर्ण पिवळ होऊन जातय. हळद नाही टाकत मी त्यात.
हो का? फक्त मिरच्या आणि हे हिरवं सर्व आपण टाकतो ते. हम्म. हम्म, त्याचा रंग येत असेल तो पूर्ण. हम्म.
हा, तू बोलते आंटीसोबत? आंटी सोबत बोलते? सेजल आंटी, नाही?
हम्म. हो का, झोपली होती का? हम्म, किती वर्षाची झाली ती आता?
दोन वर्षे चार महिने झाले
हो का? हम्म मस्त बोलत पण तू
हा, छान बोलते
हो, आता या वर्षी महालक्ष्मी नी न ती इकडे आली असती
हा. यावर्षी नाही आहे ना?
हो ना, यावर्षी मग या वर्षी तिकडेच असाल का?
हा, यावर्षी ना तिच्या माहेर जाऊ म्हटलं कारण की आता तीन वर्ष झाली ना लग्नाला, तीनही वर्ष इकडें चालवतो
अच्छा
या वर्षी म्हटलं जाऊ दे कि तिची इच्छा आहे
हा. हो त्यांना त्या म्हणत होत्या या वर्षी जाऊ म्हणे आम्ही तिकडे नगर ला आमच्या इथे, तिकडे अंबिल आणि कत्ली नस
हो. ती म्हणत होती मला, म्हणे आई कशी बनवतात? सांगा म्हणे तिथे अंबिल आणि कतली. मी म्हटलं अंबिल आणि कतलीच चा मान असतो खरं मग
हो ना, मेन तो प्रसाद असतो सर्व बाकी की काही नसल तरी चालतय पण तेचं असतय
पुरणपोळीच बनवतात म्हणे
हम्म हम्म
हम्म
हो त्या म्हणत होत्या मला, आमच्या इथे नाहीच म्हणे ते आंबिल आणि कथलीचं ते पण पोथी, पूजेमध्ये त्यांच्या कथेमध्ये लिहिलेलं आहे आंबिलकथलीच
हो ना त्याचच महत्व आहे अंबिल आणि कतलीचं.
ह आता तुम्ही गेलाय क सांग्या तिकडे कशी बनव.
हो सपनाचाईलाच कॉल करून विचाराव लागेल कारण की सपनाचाही छान बोल. पुण ते अंबिल.
हो का? हो ना माझ्या घरी माझ्या आईच बनवायची आंबे.
हा.
हम्म मस्त लागते ना प्रसाद छान लागत. तेून अशी महालक्ष्मीच्या वेळेस हा वाटत मस्त.
हो ना आंबीला स्वपनातही छान बनवते. आंबिल तर फेमस आहे सपना तईच्या हातची.
हो मी आली होती तेव्हा खाल्ले होते.
हो ना छान बनवते ती.
होाछान बनवले गले त्यां ते असं ते हे. गुळाच तेही टाकून मरून गोडगोड मस्त लागते. ना आमच्या इथं गुड आणि तशी नाही खात अशी हेच खातात. न.
तसे नस्तेन.
हा नुसती अशी त्याच्यामध्ये काहीच नसते म्हणे ना अशी चव. तसेच खातात ते प्रसादाला आमच्या तिकडे वाशिम मध्ये.
अ वाशिमला वाशिमला माझी सासू राहते ना.
कुठे?
देवपेठ मध्ये त तुला ओळखते ना. तुझ्या पप्पा नाही ओळखते देवपेठ मध्ये. हम्म देवीच्या वेळेला गरबा करत होत्या त्या.
हो का?
दवंडे.
दवंडे हा दवंडे आहेत तिकडे?
हा प्रकाश दवंडे नाही का बाकलीवाल विद्यालयमध्ये सर होते.
हा हा हा.
माझे सासरे आहेत ना.
हो का?
हम्म आम्ही प्रॉपर वाशिमचच.
सासईकडचं हे वाशिमच आहे का सास.
ह वाशिमचच आहे ना सासर ते माझी चुलंत सासू सासर आहे. माझे सासरे वारले माझे सासरे मोठे होते सगळ्यात. ह नाही. ते मग रिसोडला गेले ना सरविस होती त्यांना.
हम्म हम्म हम्म.
तिथेच स्ताईक पण आम्ही समजा प्रॉपर म. सांगतो आमही कोणाला पण.
री. ह मग रिसोर्ट ला कुठे घर आहे काय तिकडे रिसोर्ट ला तुमचं.
हो रिसोर्ट ला घर आहे ना.
ह.
हा आता सध्या बंद करून आलो.
हा तिथे कोणी राहते का मग आता.
आई आहेत ना सासू आहेत ना माझ्या
हो का त्या राहतात पण तिथे.
हा ते राहतात ना.
हा. हम् आता काच मग आता कुठे आहे सध्या तुम्ही.
आता संभाजीनगरला.
हो का कॉटर मध्ये.
ह क्टरमध्येध्ये नाही बाहेरच राहतो सध्या.
कॉटर येतात ना म्ह
हा क्वार्टर होते ना आतापर्यंत परंतु ते कसं झालं कॉटर रिपेरिंगला गेले ना त्याच्यामुळं मग इकडे आलो
हम्म हम्म
हम्
हो ना त्यांचे क्टर पण चांगले राहतात माझ्या मावशीचा मुलगा आहे ना त्या तो पण आहे ना आर्मी मध्ये तर त्याला पण भेटलं होत कॉटन चांगल्या राहतात मस् मोठा मोठा राहतात रोमा हम्म त्याने विड कॉल करून दाखवलं तर मजा आईल ते बघितितलं हा छान राहतात रुमा त्यांच्या म्हणजे औरंगाबादलाच एकडेवठे त्यांची की दुसरीकडे पण होत राहते हो का.
हम्म.
त्यांला म्हटलं मी आता महालक्ष्मी असलं की याचा म्हंटलं तुम्ही नंतर काही भेटवत नाही म्हटल. हम्म आता पुढच्या वर्षी जेव्हा असतील आपल्या इथे पुढ जाश तेव्हा ह
हा ह
हम्म पिऊ मस्ती करत असते
हा मला बोलायचंय म्हते बोल मग आंटी सोबत बोल लांटी सोबत सांतोरनी अरे कान अर काय झालं बरं बरं ठीक आहे काय झालं हॅलो
हॅलो
हा फोन दे म्ह
हो ना हा ते पण आहे लहान मुलांच्या आ
हो ना ते तिला युट्यूब लावायचं असते ना द्यायचा म्हटले द्या बोला युट्यूबच्या वर
आणि त्यांना समजते पण कट कसा करायचा फोन आता
हा चर कोणाचा कॉल आला ना बरोबर कट करून टाकत ते आपल्यालाच आवाज आला की आपण धावत येतो पटकन
हो ना लहान मुलांला लवकर समजते म आता माझ्या ताईचा मुलगा पण आहे ना आम्ही व्हिडिओ कॉल करतो ना सगळेजण मिळून तर तो हातात घेऊन बसते फोन त्याला अस वाटते आवाज कुठून येतो फोन मधून कोण दिसत आहे असा जवळ घेऊन बसून जाते त्यांनी अस हात पण नाही लाव देत मगिला फोनला तू हात नको लाव म्हणजे माझ्या जवळ ठेव फोन आता कसं आहे त्यांना समजतात तर सोडत नाही हातातल्या वस्तू पटकन मुलं
नाही ना
हम्म तब्येत वगैरे चांगली तुम
हो मस्त आता गुडग्याचाच प्रॉब्लेम सॉल्व आहे सध्या